उचला
हॅलो
हा हा येतोय व्यवस्थित आवाज. येतोय का ताई आवाज हॅलो
कोलाज
तुमचा येतोय मला तुमचा व्यवस्थित येतोय.
हो मग तुमचा खूपच हळू येतोय.
म तेच मी म्हणते माझ्या इकडून काय कमी येतो काय मागचा पण कॉल तुमचा असाच झाला होता ना आवाज कमी येत होता ते
हो.
बघा बरं आता ऐकू येतय का तुम्हाला
हो आता येतय ऐकू
हा तरी मी असं म्हणजे खिडकीजवळच बसली ब रेंज फुल राहील असं
हा हा
हा कारण काय काय वेळेस आता त पाऊस पडून गेला आता थोडं क्लिअर ये. कारण पावसामुळे पण काही वेळेस रेंज कमी जास्त होते ना.
हो नेटवर्कमध्ये प्रॉब्लेम येतो.
हा मी काल पण तुम्हाला मी तुम्ही म्हटलं होत ना रात्री फ्री असते मी एक कॉल करणार होती माझं ध्यान झालं ध्यानाच्या आधी तुम्हाला म्हटलं होत ना ध्यान आहे बुआ माझं असं रात्री म मी करणार होती. पण म तुमच काय मी याच्यावर सेव नव्हत केलेलं ना नंबर त्याच्यामुळे म्हट जाऊ द्या आता काही विचारण्याचा अर्थ नही. त्याच्यामुळे मग कॅन्सल केलं नाय तर म काल एक कॉल झाला असता बुआ असं
ह माझा लास्ट कॉल आहे हा.
हो का अच्छा बरं झालं लागला.
हो.
माझे बरेच म्हणजे अजून दहा अकरा आहेत कॉल आपण आता बघू काय होतंय ते काय करणार म्हणजे
मी घेईल तुमचा फोन.
चालेल चालेल ना म तुम्हाला ते लास्ट म्हणजे थर्टीमधले लास्ट ये का तुमचा
हो हो नाई ते मिनिट्सचे जे हाय नं ते मला दोन तीन वेळा आला पण ते मला समजलंच नाही त मी करतच राहिली तर आता हा लास्ट कॉल आहे. हम्म
तेच कळत नाही ब तिकडून वन एटी तिकडच्याचे झालेले असता की आप आपले म्हणून तुम्हाला म्हटलं लावून बघावं असं
हो हो.
हम्म झालं तुमचं कालचं काय जे ध्यान काय हे हो त न स्वाध्याय होता ना तुमचा अच्छा अच्छा हा आता कुठव्या कितव्या याच्यापर्यंत आलंय तुमचं स्वाध्यायच
आमचं चाललंय अकरावादध्ये
हो का मग त्याच्यामध्ये ते तुम्हाला संस्कृत श्लोक आणि त्याच्यावर विवेचन असं घेतात का
हो श्लोक शिकवतात म्हणजे तू कस वाचायचा कारण की ते जे शब्द असतात ते सगळे एकमेकात गुंतलेले असतात ना तर मग त्याचा विग्रह ून प्रत्येक शब्द त्या क फोड करायचे ते शिकवले जाते आणि मग त्याचा जो उच्चार आहे तो व्यवस्थित होतो
हो बरोंबर आहे बरोबर आहे अच्छा आत् आता आधीमध्येध नाही जॉईन होत आहेत का त्याला
अ होूतयेत
होता येत ना तेच मी पण दोन तास जातात का मग त्याचे
हो
हम कारण हे ब्रह्मविद्येचं पण मी करते त्याच्यात पमाणे दोन तास सकाळचे संध्याकाळचे आणि मध्ये दुपारच एक असतं ना
हा
आणि प्लस अभ्यास पण असतो आपल्याला जे ध्यान घ्यायचं असतं त्याचा
हो हो
त्या असं कंपलसरी का दोन तास तुम्ही अटेंड करा अस
हो पूर्ण करावं लागतं ना
हो का कारण मला ते श्लोकन ते शिकाय इथं असतं पण इथं कस ते केंद्रात जावं लागत
असंस्त
ह तर मी तुम्हाला जर तुम्हाला शिकायचं असेल तर मी तुम्हाला एक पंधरा वीस मिनिटातच शिकवू शकतेो फार तर अर्धा तास लागेल
चालेल त तसं पण करता येईल कारण भगवद्गीता वगैरे आहे माझ्याकडे
हा
मग त्याप्रमाणे तुम्ही जर रोज म्हणजे तुम्हाला ते तुमचा अभ्यास पण होईल आणि मला पण श्लोक शिकता येतील ब हा हा तसं कराय तसं करूया आपण म्हणजे एक कुठलं तरी तुम्हाला सुटेबल होईल किंवा मला सुटेबल होईल असं तु ए ठर
हो
आणि त्याच्यामध्ये रोज एक दोन श्लोक आणि त्याचं विवेचन पण येईल का मग त्याच्यात
नाही विवेचन नाही विवेचन आपण मराठीतच आहे तर ते वाचू शकतो ना
अच्छा त्याच्या खालीच आहे असं माझ्याकडे बघावे लागेल कुठलं आहे ते भगवती
ह आपल्याला फक्त श्लोकच शिकायचा आहे आणि शिकता शिकता ना ती पाठ होऊन जाते आपल्या
हो ते आहे आमच्या शेजारच्या टाईप आपण बऱ्याच वर्षापासन करताय जो जो वीस पंचवीस वर्षापासन पण ते मला ते केंद्रात जाणं वगैरे ते जा कारण ते हऑट टायमिंग असतं संध्याकाळचं किंवा दुपारचं असं
हम हम
त्याच्यामुळे मग होत नाही ते जायचं म्हट
हम्म आणि त्याच्यात वेळ पण खूप जातो
ह जा-जा ये-ये मग त्यांच्या त्या प्लस भावफेरी वगैरे असं म्हणजे इकडे तिकडे जायचं सांगायचं ते होत नाही आपल्याकडनं म्हणजेच
हो हो.
स मग त्याच्यामुळे मी काही जॉईट होत नाही त्यांना नाही तर त्या बऱ्याचदा मला सांगतात की बा या साध्याला या म्हणून अस.
ह ह मी शिकवीन तुम्हाला अर्ध्या तासामध्ये दोनशे लोक जरी झाले तरी होतात.
हो हो.
हम्म आणि तुम्ही मला शिकवाल?
जरूर पण माझं नाही माझं कसं असतं ते म्हणजे एक हे म्हणजे तो जस अ हे असतं ना आपण अभ्यासाला जसं शाळेतच जातो. त्या पद्धतीच तुम्ही म्हणजे मी तुम्हाला इ इतर माहिती सगळ देऊ शकते की त्याच्याने आपल्याला काय फायदा होतो काय नाही पण श्वसन प्रकार हे ते शिकायला तुम्हाला तेच जॉईन करावं लागतं म्हणजे तुम्ही माझ्याकडे केलं तरी चालेलं म्हणजे मला तुम्ही एक ॲज अ टीचर आता ते म्हणतात ना की गुरूंकडनच ते सगळ घ्याव लागत असं. त्या पद्धतीने तुम्हाला ते पूर्ण म्हणजे देता येईल ब पाच दिवसांचं. असं काही नाही की ब एक जण आहे तर त्याला शिकवता नाही येणार. पण मग पूर्ण करावं लागेल बॉस अशा पद्धतीने शिकवायचं असतं ते. ध्यान पण ह ध्यान पण आणि ते पण ठीक आहे बरेच पर्याय आहेत त्या त्याच्यामध्ये तुम्ही केव्हा ही जॉईन होऊन शिकू शकता.
हम्म हं म्हणजे आपण असा वे करू मग की म्हणजे मी अर्धा तास देऊ शकली आणि तुम्ही अर्धा तास देऊ शकल्या. लगु लागूपाठच असं करू आपण.
चालेल ते तसं करता येईल दुपारच्या वेळेस वगैरे बघता येईल आपल्याला आणि त्या बद्ल्या अता त्यांनी करू आपण गुरुपौर्णिमेनंतर करू म्हणजे म कसं एक गुरु शिष्याच परंपरा जी असते ती पण तिचं पण पालन होईल बं असं.
बरं बरं काही हरकत नाही.
हो की नाही जो आपल्याला शिकवतो एक- एक प्रकारचा गुरुच असतोय ना.
हो.
तर मग हा तर मग त्या पद्धतीने आपल्याला करता येईल ब ते असं.
बरं मग लिहून वगैरे ठेवावं लागतं का?
लिहून तर नाही ब ते आपल्या नुसते जर तुम्हाला श्वसन प्रकार शि कायचे असतील ना तर ते लिहून नाही ठेवावं लागत. ते त्याचे पुस्तकच असतात त्याच्यामध्ये हा कृती करावी लागेल. आणि लिहून ठेवायला कसं त्याच्यामध्ये सिलॅबस पण आहे मग तुम्ही ते पूर्ण डि टेल्स केल्या किंवा तो सिलॅबसमध्ये तो असं म्हणजे जसं आम्ही तर आठवड्याच करतो ना.
हम्म.
तर त्याच्यात पूर्ण सिलॅब सिलॅबस येतो म्हणजे त्याच्यात विचारांची पण साधनां असते नाही.
हम्.
तर मग ते विचार आपण आत्मसात करायचे असं असतं.
अच्छा, अच्छा नक्कीच आवडेल मला करायला.
पुढे, पुढे-पुढे जाल तेव्हा ते तुमच्या लक्षात येईल असं असतं ते.
हम्म ह्, अच्छा हे कुठलं ब्रह्मकुमारीच आहे की ब्रह्मवि
नाही नाही ब्रह्मकुमारी नाही ब्रह्मविद्या. ब्रह्मविद्या ही श्वास आणि विचारांवरची साधनं आहे. आणि ती आपण प्रत्यक्ष श्वसन प्रकार शिकूनच होते. शवसन प्रकार आणि ध्यान. ध्यान म्हणजे कसं आपण ध्यान श्वास घेतो ना तर ते हळूहळू श्वास कशा पद्धतीने घ्यायचा. त्याच्यावर लक्ष कस केंद्रित करायच
किंवा अ आपण जे ओमकार असतात. ओमकार कसे घ्यायचे. हो की नाही आप आपण ओंकार करतो. पण ओंकार कशा पद्धतीने करायचा. मग अशा पद्धतीने करायचं की ते श्वास धरून किंवा किती वेळ सोडायचा. हे सगळं त्याच्यामध्ये येतं मग अस.
हम्म प्रत्येक गोष्टच म्हणजे काही पण शिकायच असल त्याच टेक्निक शिकाव लागत.
हा तेच तर आहे. प्रत्ये कुठल्याही गोष्टीला तसंच असतं ना. आपण अर्धवट ज्ञान काय म्हणतात ना ते.
हम्म
धोक्याच असत. घातक असत. तस असत ते. आपण कुठलही अर्धवट ज्ञान घेण्यापेक्षा, पूर्ण डिटेलमध्ये जाऊनच ते घ्याव.
हा बरोबर आहे.
हो कि नाही. हा तरच मग त्याच आपल्या शरीराला मनाला उपयोग होतो. आणि पुढे आपण कोणाला ते ज्ञान देऊ शकतो. कारण ज्ञान आपल्याजवळ ठेवूनही त्याचा उपयोग नसतो ना. ज्ञान देण्यानेच वाढत बवा ते अस.
हा बरोबर आहे. खर तर ज्ञान हे देण्यासाठीच असत.
देण्यासाठीच असत. बरोबर आहे. आणि त्यातच समाधान असत. तुम्ही बघा नुसतं स्वतः जवळ ठेवलं तर ते आपल्याला किती घुसमट होते. अरे हे मला हे दुसर दुसऱ्यांना सांगायला पाहिजे. दुसऱ्याना आता माझ पण उदाहरण घ्या. किंवा तुमचं पण उदाहरण घ्या. तुम्हाला जरी वाटल तर तुम्ही पटकन म्हटल्या मी शिकवेन म्हणून. म्हणजे काय तुमची ती ओढ अस की माझ्या मला मिळालेलं आहे ते दुसऱ्यांना द्याव लागत. द्यायचं आहे बवा अस. हा तर ते तस असत ते. ज्ञान हे कधीच स्वतः जवळ राहत नाही. आणि असं जर झाल असत तर आपले ग्रंथ एवढे समृद्ध झालेच नसते.
हम्म हा बरोबर आहे.
म्हणजे जे त्यांच्या जवळ होत. जे ऋषी मुनींजवळ होत ते. परंपरेने त्यांनी हा ग्रंथा ते केल. आणि एवढंच नाही तुम्हाला मी काल पण म्हटली असेल की, जे काही इतर ठिकाणी किंवा इतर ठिकाणी पोहचले. ते सुद्धा ह्या संस्कृतीतनच इतर देशांमध्ये किंवा कारण आपल्या भारतामध्ये बरेच लोक येऊन गेली. पूर्वीच्या काळामध्ये तर त्यांनी जे ग्रंथ ते हे घेऊन गेले ते. आणि त्याच्यावरन अभ्यास करून त्यांनी पुढे सर्व काही तयार केल अस आहे.
मग काय तर उलट आपल्या भारतीय संस्कृ कृतीमध्येच इतकं ज्ञान आहे की, विज्ञानात आज जे शोध लागत आहे ते हजारो वर्षांपूर्वी त्या ग्रंथांमध्ये नमूद केलेलं आहे. आणि हे शोध आत्ता लागत आहेत.
हा आणि ते कस आपण आता शल्य म्हणजे सर्जरी म्हणतो. शल्यचिकित्सा म्हणतो. हे ऋषी मुनींच्या काळातले आणि हे ब्रह्मांडामध्ये म्हणजे आता आपल्या मध्ये जे सात चक्र आहे ना तर त्याच्यामध्ये काय होतय की व त्याच्याने आपल्याला अंतक चष चक्षू असतात ना आपले
हम हम
तर ते जागृत होतात आणि त्याने आप आपल्याला सर्व कळतं ब्रह्मांडातलं सर्व कळतं एक मिनिट मला वाटतं कॉल संपलेला आहे मी नंतर इकडून लाऊ का कारण हं मी तुमच्याशी बोलते पुढे हा हा हां ठीक आहे चालेल ठीक आहे